बोल का करलास.
काय नाही बघ बसले होते फोटो
हम्म. आता काय फोटो लवकर मिळतात घेवा इ तेे
न ते भी ह अर्चना तेवढं पाडलेलं नाही. नाही अर्जण तर पाठवलं प्रका सर काय
तुझा आवाज रेंज मध्ये जाकीील जरा.
रेश म दिसाई म
ऐकू कट वलाय आवाज
मी जिथं थांबल तिथंच रेंजेत आहे बाकी कुठं रेंज येत नाही आमच्यावरात..
तुमच्या घरात का. रेंज म त्या रूम मध्ये बसलंस का इकडच्या रूम म बसलस.
इकडं माझ्या स्टडी रूम मध्ये
हम्म्.
दुसरीकडे कुठेच आमच्या घरात रेंज येत नाही इथेच येत्या. मग इथच मी मोबाईल घून बसलेले असते कारण की. दुसरीकडे रेंज येत नाही मग काय बघायचं मोबाईल ववर
हम्म ते पण आहे स हर्षन पाठवला आहे फोटो तुला
हो पाटलं त्याच्या मोबाईलमध्येध्ये कत काढल नव्हत दोनेतनी संध्यादी बरोबर त दोन
हा हा हा हा.
मग ते माझं ह दोन ते आल्यात पण बरं आल्यात. असले भर अस पण की पोस्ट करण्यासारखं वगैरे.
हम हम ह
मी काहीत टाकलो नाही अजून आता प्रकाशदादा पण बाहेर आहे म्हणला की आ त्यावर तुला पाठवतो फोटो त्याच्या कॅमेरात येत ना फोटो.
होय हो.
त्याच्या कॅमेरामध्ये काढलय मी चार पाच तरी काढल असेलच.
हा हा हा ह.
ते पाठायला गे आपल्या ग्रुपच कुणाच्याच काढले आपण.
हर्षच्या असं काढलं हरशच्या फोनमध्येध्येच काढलं.
मला पाठल नाही बघते ग्रुपचे फोटो.
सांग की तस त्याला मेसेज ग्रुपचा पण फोटो पाठ. थवारे म्हणून. बरं ठीक आहे मला आता माझा मेसेज बघते का नाही काय माहिती. हम्.
आपल्या मुलींच्याच ग्रुपला टाक म्हलं ग
होय होय मला मुलींच्या ग्रुप ला टाकाय सोड पण तो मसेच बघायला पाहिजे ना.
माझं पण नेह्यानं बघून टाका लागलोय.
तेच थक्तोय का ते शूट मध्ये असलं पण नाही बघतच ने मेसेज तो
हम्म.
हम्म आणि त्याचा हो होत ना त्याच शूट
नाही सहाला सपणार आहे म्हणलेला.
होय साहला होय की माहित मग बघायला पाहिजे त्याच्याकडे विचार ह. काय म्हणतो काय माहित?
हम्.
म
काय नाही बघ निवांत आहे.
कंटाळ आलाय घरला आल्यानंतर न बाई हातपाय दुखायला लागलं.
गरज क सगळं अंग दुखालागले मी तर आज पडूनच आहे. मम्मी आलती मग मम्मीला जरा बाहेर देेऊन जायच होतं तेवढं जाऊन आल. संध्या दिदीला म्हणलं कॉलेज व वाट ना मग संध्या दिदी मी पण खुणा तर वाट बघत बसली म्हणे म मैसदाला फोन केल मैसदा म्हंला. सहा वाजता जाऊन आल म्हणला कॉलेज वर कोण नव्हतं. मग तू आहेस काय म्हणलं आलाय काय तुम्ही कॉलेजवर म म्हणलं नाही मी तर सपन्याच्या घराच्या आलीकडेय म्हणल पण मला काही यायचीच. आणि बुजे कोणाला यायची इच्छा नाही म्हणलं कोण नाही येत म्हटलं आधित अजून मग मला ठीक आहे मग मला माहितीच होद्धा मला आज जमले असतील सगळे. राह देऊद्या एक नंबर
उद्या आणि कशाला स्वप्नीिलदाचा बड्डे आहेच की एकवीस तारखेला एकवीस तारखेला जाय ना.
एकवीस तारखेला पण मी उद्या तीन तथ तीन शूट करायला भेटणारच आहेत ना.
हा हा हा हा हम्. काय म्हणजे कोणाचं म्हणजे काय नेमकं काय शूट आहे काय कळालंय.
कायकी बाई मला बी का माहत नाही त्या तेवढंनी सांगितलंत बघ की डानस एक हाय आणि सुहास पण काहीतरी सुहासला पण एक शॉर्ट फिल्म करायची आहे म्हणला. अ त्याच्यावर वारीवरच तर त्याच्यात आईच. तुला करायचा म्हणला काही जास्त नाहीय. एक अर्ध्या तासाचं काम आहे म्हणलं लईकलं तुझ म्हणजे ते घेऊन जास्तीत जास्त नाही जर फास्ट केले तर पाधरा मिनिटाचं काम म्हलं. मग ते त्याच्या शूट करायचंय.
मग ते उद्याच आहेवय.
बघूया म्हणलं आता कवा आता बघ सकाळ य म्ह म म तर काही वेळ नाही सकाळी म हा मग मला म्हणला की ठीक आहे दुपारी किंवा संध्याकाळी काही करूया म्हणजे मी म्हटलं अडीच तर ना तीन चार ला वगैरे करूया म्हणलं. म्हणला ठीक त्या दरम्यान करूया मग कारण तर जडच्ट्रेस ना ग.
हां हां.
घरात काय कळणार आहे रात्रीचं केलंय का सकाळचं केलंय.
आता ह ना. कधी करणारच टाम आहेत काय?
काय?
आपण केलेलंच किती आत्ताचं.
त्याच प्रोमो या आठवड्यात तो ताकमंडेला म्हहेशबा त्याला माकी हच्या एडिटिंग वर आहेी एडिट क करते त्यावर
तेच क तर लना तर लोड नाही असत तेशनला करतय सवड त्याला काय रात्रीर लागतय तो
पे
हो
आता हे आता त्रास नाहीच ऑर्डर आणि त्यात हि आणि बर
हम् आता हे डिलीट काय करू हे काय करू तेच चाल
मी पण माझा व्हिडिओ गेलतोय ते त्याला पाठवलेलो एडिट करून देतो का म्हणून मग परत माझ्या लक्षात आलं म डिलीट केलं ते मेसेज आणि फोटो पाठोण टकून आणि ते व्हिडिओ हात म आपलं पका त्याला पाठवलं मला एडिट करून दे म्हणले हे प जरा.
हा हा हा घरात खेळला
हा म्हणजे तो काय बोलला नाही तर मग मी गण्याला भेटवणार गण्या्या काय दसो विडज करून
गनालाच पाठवायचं पहिला ह हो
अगं ते कसं फकाद आणले बाहेर विजिट करून देते काय तर आणि मग एक्सप्रेस पण काय चांगलं आहे का नाही पोस्ट करायचं क नाही सांग ग मुलानच मी त्याला पाठवलं
हा हा गणा काय नुसतं एडिट करायचं काम करणार आणि देणार तुला
ओक
ह बघ काय करतय आता ण श गणे मदर असस कटले सरकला फोन लावल पुठ्टायस म्हंटलं मण त्या घरात आहे म्हल्या सारखं यव वाटण झाले म्हंटले अग दुखायला लागले म्हंटलं मग म्हंटली मला पण तसच जायला लागलंय म्हंटली
तू कॉलेज वर आता
होय नाही नाही आगा आम्ही गे मी गेलतो घरात ना मी तिला घेतलेलो पण आणि कॉलेज वर नुसतं चालेल तो पणंत तुझा फोन आला
हा हा हा
हम् तर ठीक आहे मग तसच आम्हाला ते ज्वेलरीच सामान पण आणायचं होतं ना मग ते आणायला गेलो मग मग तिचीी बहीण शिकव शिकवता ग तिच्याकड बांगडी केलो की एक तयार झाल्या कष्टती मम्मी म्हणते आमची मला पण दोन कर म्हून
मला क करतेस
करतो की थांबी सामान घेणार आहे ग मी सामान मागवलं नाही ना मी ती शिकवाय लागला ते आज फक्त शिकवून शिकवून घरात आण तेच घरात असते ना त्यामुळे ते
करा सगळेजण उठ आणि मला म्हटले की मी त्याला गयातलं करून देतो तू बांगड्या करून दे आणि सारीला सांगतो न त्या न त्यानी बुगडी करून दे म्हणून
हम्म
मग माझ्याकडे एक सेटच तयार होतो
अ
कानातले राहते ते पण करून द्या मग कोणत
ह मी पण करणार आहे का हो
आणि मला पण गिफ्ट मिळतेय
व व ह बड्डे गिफ्ट समज पुढच्या वर्षी जा ठेववा
पुढच्या एकोत्री या वर्षी तझ देल ग अगं पुळे या वर्षीच तरी दे म्हटलं ग या वर्षी झाला ना माझा बडडे दे दिलं नाही दिसतो मला
अगं ह्या वर्षीचय विसरलेली ग मी
हा मग ते या वर्षीच गिफ्ट आहे या वर्षी दे या वर्षाचा ट करून ते बांगड्या देई मला
होय काय ठीक आहे
पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी चांगलं कर आणि मग ते चांगलं बणवून दे मला
पुढल्या वर्षी लग्न करा जा त गप्प चाल हम् ब अजून त्याची टिकेरी किती वर्ष आहे
हे आता शेवटचं वर्ष आहे पण हे माझं सपायलाच जुल लागतय
हा हा जुलै व
हम्
होम हम्म मग आणि काय म्हणतेस
का करता आहे
भोपालला का काय
ले आम दुखा लागले
हा म
ना झोपण आल्या मला जेवायची पण भूक लागल्या पण मला घरातलं ते दुपारी चत मी खाऊन आलं तर घरात चपातीबाजी जाईना
नकय आले आहे
तेच खायचं नको झालंय मग मम्मी मला वाट भात लव काय पण मला पीट खायचं आहे मग आता मम्मीला पण बरं वाट न तर तिला सांगू शकता तुम्ही
हो भूक लागली असेल काय तर कर कर आणि खा कि मग
आ उपडपीड कायत ख
हम्म म काय करायचं मात काय पास्ता वगैरे असला ना तर पा हा
खात नाही मी तसलं काय
पास्ता खायचा नाही तसं म्हणजे करून कांदा बिंदा घालून
हम्म
म्हणजे पास्ता घ्यायचा आणि कणी एक मिनिट दहा मिनिट झालं आपण कट करतो फो आणि परत लावतो